नमस्ते नमस्ते. हा का आता फ्रेश झाला?
होय. होय याला जेवलो आताच.
हा होय रोज हेच टायमिंग?
नाय नाय आज लवकर जेवले नाही तर मग अ सगळं बंद करून बारा वाजता. जेवायच निवांत. हिशोब वगैरे करायचं म्ह जायचं. आता इकडं आल्यानंतर कस अ वेळ आहे तिथ ज्या त्या ठिकाणी माणसं आहेत ना.
हां
हा जरा जेवून घेतलं.
पण इतर वेळी म्हणजे असं लवकर भूक लागते का मग?
हो लागते की लागते पण कसं अ घराचा वेगळं असतं घर घरात कसं भूक लागली खाल्लं जेवलो. लवकर झोपता येत तसं इथं नाही इथे रा तरी लेट हो झाल्या म्हणे सकाळी लेट उठाय लागतं.
हां.
सकाळी लेट उठलं की अ मग नाश्ता वगैरे लेट होतो मग जेवण पण दुपारी तीन चार वाजता होतं. मग त्यामुळे आत्ताचं जेवण लेट होतं.
एवढा उशीर दुपारचं जेवण आहे ना एवढा उशीर नाही करायचं.
नाही ते टायमिंग म्हणजे त्याच वेळेला हे हो ते ना आ दुसरं काहीच करू शकत नाही कारण आपल्या जेवणाच टायमिंग असतं त्या वेळेला कस्टमर येतात.
हां.
असं होते पण सकाळीच नाश्ता पोट भरून करायचा.
हां.
हा हा.
हा तरी पण चालते. कारण कसं जास्त उशीर पण चालत नाही. त्याचा परत त्याचा आपल्याला नंतर शरीर बाद परिणाम होतोय.
पडतेय पडते खूप मोठा आगम मला पण ते आतड्याला सूज वगैरे असं मध्ये-मध्ये अ ये येतो मग थोडस ते योगा वगैरे चालू केला की निघून जात.
हां.
हां.
बरं त्यामुळे वेळेेत जेवायचं.
हो.
नाही आता मला पण सवय लागलेली उशिरा जेवायच काही काळी जेवणच व्हायचं नाही. तीन, चार, पाच वाजायचे सकाळचं जेवण.
हा.
पण आता सवय लागली मला बरोबर सकाळीच जेवूनच जातो मी. जेवण करायचं म्हणजे डबा नेत होतो पण वजन लागलं वाढायला. सत्तर क्रॉस करायला लागलोतो म्हटलं आता कं कंट्रोल ठेवले.
बरं आहे माय पण
हा ते माहिती घेतली जरा. हा ते कसं आहे आता आपल्याला जे टास्क येतात
हम्म.
कॉल कॉलिंगचे टास्क ते कॉलिंगचे टास्क आ अंदाजे तीस पदरे ततील म्हटलंय तीस हा हा त्याच्यानंतर आपल्याला हे येणार टायपिंगचे मग. ते कसं ऑडिओ येणार. तो ऐकायचा आणि त्याच्याप्रमाणे टायपिंग करायचा हा. आणि त्याच्यामध्ये पण म्ह असं पण येतं की टायपिंग होऊन पण येतं. फक्त ते ऐकायचं आणि ते बरोबर आहे का बघायचं. बरो जर काही चूक असेल तर ते करेक्शन करायच्या.
बरोबर
हा आणि करेक्शन करून ते सबमिट करत राहायचं.
हा हा हा.
हा जस त सबमिट केले गेलं कीच फडत टास्क येत पुढचा टास्क येतो असं हा असं म्हणजे ते अपडेट होत राहते सारखं
हा हा
आता आता नवीन त्यांनी फंक्शन आणले आज
हा
कि बारा बारा मिनिट झाले कि टोमॅटिक कॉल कट होतो
ओके म्हणजे आपल्याला दहा मिनिटचं जेा दिय ते बारा पर्यंत गेलं आपण बोललो की आपोआप ते कॉल कटवणार
हा हा हा बरोबर बारा मिनिट झाले की कॉलकट त्यांना जेवढा डाटा पाहिजे तेवढा मिळणार हा तेवढा घेणार कारण त्यांचं पण लिमिट असणार आहे ना तेवढ्या ह्याच्यातच ते करायचं
करायचं हो
कार बोलण्याच्या ओगात काय होतं कि हा माणूस जास्त बोलू जातात आणि विषय असतात इकडं तिकडं ह्याच्यात विषय होत गेले की ते मग अ किती बोलले कळत नाही पहिल्या दिवशी मी स्वरा मी हा तीस सोळा सेकं सोळा मिनिट बोललो
हा हा हा
मग ते काय करतात सोळा झाले तरी त्यातले ण दहा मिनिटच घेणार हो दच घेणार ते हा हा ह चा आणि अ नंतर कसं आहे अ हे हे आहेत ना म्हणजे हेी ए आय ला शिकवायला लागलेत आता
अच्छा
हा हे जे लँग्वेज टायपिंग करून घेणार वगैरे जे आहे ना हे ए आय साठी वापर करण्यात मग ए आय ला ट्रेन करण्यासाठी
बरोबर बरोबर
हा शेवटी ती लँग्वेज आहे आपली लँग्वेज कशी आहे की रिज नालय
ओरिजनल हा
हा त्याच्यामुळे ते ट्रेन करत असणार आहेत
हा आणि अ म्हणजे ज्या त्या भागामध्ये जे लँग्वेज चालते ते कुठ तरी एखादा चांगला साऊंड वगैरे घेणार आणि तेवढंच रेकॉर्डिंग घे असं हे करण
हो होय पण जबरदस्त टेक्नॉलॉजी आलाग
होय होय
काही आपण घरात बसून जपनीज लँग्वेज सुद्धा शिकू शकतो
शिकू शकतोय होय, जापनीज, जर्मन हा
तुम्हाला पाहिजे ती लँग्वेज, पाहिजे त रेसिपी. रेसिपी शेवटी थोड मॅन मेड आहे. हा पण ते निदान हे, तर करणार. काम चालव तर करू शकतो आपण
हा हा हा हा.
हा जे टेक्निकल नॉलेज आहे ना ते ह्याच्यात सगळ मिळणार आहे ते काय झालं शिक्षकांच काय झालं
आमच्या समोर एक शिक्षक आहेत. ते अ म्हणजे ऑनलाईनच माझ्याबरोबर काही फिरायला वगैरे आले की ते ग्राउंडला भेटतात. मग ते मला सांगता की मी या मध्ये असं बोलण्यातून ते निघून जाते, की ते तीन वेळा आता त्यांनी, म्हणजे रिटायर झालेत आणि आता त्यांनी ग्रॅज्युएशनच इंग्लिश मधून ग्रॅज्युएशन साठी एक्झाम दिली आहे. आत्ता रिटायर झालीय. हो. प्लस ते पी एच डी आहेत. हा आणि आता पण ते म्हणजे आता लास्ट, लास्ट. त्यांच होत तरी सुद्धा त्यांनी टीईडी वगैरे एक्झाम दिली होती आणि केंद्र प्रमुख म्हणून अ त्यांच केंद्र मुख्याध्यापक म्हणून रिटायरमेंट झालेली आहे.
होय.
होय. ते म्हणजे चांगलं त्यांच्याकडन ज्ञान घेण्यासाठी चांगलं खूप आहे. म्हणजे आम्ही गेलो ना तर डे ग्राउंड ला अस फेऱ्या मारत असतात. मग शिक्षक लोक च असतात. भेटतात तिथं सगळे आमच्या कॉलनीत सगळे शिक्षक लोकच आहेत ना मग तेथून पाठी माग काय व्हायचं? तर मी सकाळी सात ला गेलो की, रात्री बारा एक लाच यायचो. म्हणजे गल्लीत कुणाची ओळख नाही, काय नाही, काय नाही.
हा हा.
त्याच्यामुळे अ काय संपर्क वगैरे काय च हे नसायचं मग अ हिचं फक्त कसं तेवढंच, गल्लीतल्या बायकांच्या बरोबर बोलणं वगैरे एवढंच असायचं. मग काही गरज लागली तर मी सांगायचो, हया काकींच्या कडे जा मग ते काम ब त्यांना फोन कर वगैरे पण आता त्या सगळ्यांची ओळख झाल्यानंतर ते पण म्हणतात, की बाबा तुम्ही कधी काय बाहेर वगैरे असेल तरी आम्हाला बिंदास फोन करा आणि मग अस आणि त्यांच्याकडन ज्ञान घेण्यासारखं खूप हाय इन्व्हेस्टमेंट वगैरे प्लॅन असं त्यांच खूप काही चांगलं हे असत, होय होय होय.
हा रोज काय झाले, नवीन काय, अपडेट काय, ह्याच्याकडं सारखं लक्ष असतं त्याच. आपण कामाच्या ते बघत नाही आणि काही गोष्टी आपण निग्लेक्ट करतो. ते तसं नाही, ते सगळ्या बारीक अभ्यास करतात.
होय. मग आता मी पण त्याच्यात मैत्री वाढवण्यासाठी का हे केलंय. माझं ते आपलं श्रीराजच आहे ना, ते टाटा ए आय च
हां हां.
त्याच्यातली पण एखादी पॉलिसी त्यांना फेकून द्यायची, म्हणजे होऊन जायल झालं झालं नाही झा
हा हा हा हा हो हा करतात लोक आता. टर्म इन्शुरन्स आहे ना टर्म इन्शुरन्स खूप गरजेचं आहे इथंन पुढं-
होय होय होय.
टर्म इन्शुरनस काढणं, मेडिकल इन्शुरन्स काढण, म्हणजे आता कसं हाय मी एकदम उशिरा चालू केला.
हा. मग तुम्हाला इ एम आय जास्त बसला ना.
हा मला जास्त बसला आता तुमच एज कमी आहे त्यावेळी जर काढला तर- हत्ता त्याचा कमी येतो, आणि तो लॉंग लाईफ राहतो. त्याच्यामध्ये तो फायद्याच फायद्याच होतो.
माझं वय बत्तीस आहे तर मला अ एक कोटीचा अ लण हे तो. एक लाख भरायची मी पर इयर पर इयर एक लाख. बारा वर्षच भरायचे, वीस वर्ष नाही भरायचे.
नाही हा पर इअर म्हणजे किती आले अ बारेसाती चौर्याऐंशी हा - नाही एक लाखाला बारा- बारा हजार. बारी आठे शहाअंनोवं आठ एक हजारच्या आसपास येतो हप्ता. साडेसात हजार पर्यंत येई-
हां
हा म्हणजे हे हे वाचतात ना महिना-
महिना हा पण वीस वर्ष नाही भरायचं आहे ना.
हा बरोबर नाही आ आहे आहेत. बजाजच वगैरे चांगले आहेत मी म्हणजे. पॉलिसी प जारवरती मी सर्च केलेले आहे तश आहे. चांगले आहेत म्हणजे आपण करू फक्त एज एज कमी अस-
करणं चांगलं असते ना. ते कसं आता आपल्याला आपण कामाच्या ओगामध्ये, आपल्याला काहीच माहिती नसते आपण फक्त नुसतं काम वगैरे आणि- इकडेच बघत जातोय इकड आजूबाजूला काय चालय हे बघत नाही.
हा आपण उघडे डोळे- बघितलं ना आजूबाजू काय चाललंय मार्केट काय करतय. परत अ नवीन काय आले. टेक्नॉलॉजी काय आहे काय करायला पाहिजे असं जर ठेवलं ना. खूप जबरदस्त आपण अपडेट राहतोय ह- तेवढं तेवढं करत राहणं म्हणजे अ तेी- आता ते शिकलच पाहिजे ती काळाची गरज आहे आता.
होय
हो काही कसं नाही बर का सारककी त्यात असतात सारककी म्हणजे हे करतात.
तेच त्यांच्या डोक्यात असत आता हे केलं पाहिजे मग त्यां- हे झालेलं आहे आणि मी अ हो,
ह्या दिवसातून इथ जायचं त्या त्या सीजनला तिकडं जायचं.
तिकड जायचं हा
हा पूर्ण करत असते ती आता मित्र- काज पंढरपूर सायकलवर गेले. त्यासाठी अगोदर तीन चार महिने प्रॅक्टिस चालू असत.
बरोबर होय होय होय
हा पण ते सर्विसला आहेत काय डॉक्टर आहेत काय शिक्षक आहेत. पण त्यांचं प्रॅक्टिस सोडत नाही ते.
नाहीत नाही हा
थोडक्यात काय आळस त्यांनी ढकलून दिला आळस पूर्ण बंद केला.
होय हो.
आणि दोन दिवसात जातात ते इस्लामपूर ते तिकडं
काही काही जण अ चार वाजताच उठून म्हणजे जॉगिंग जाव जात
हो जातात जातात
हो आणि अ दिवसभर झोकत पण नाहीत म्हणजे ते एवढे. स्ट्राग त्यांच हे झाले मेंटॅलिटी स्ट्राग झालेली असते की पण हे हे करायचं आणि ते अ त्याच वेळेला ते. हा त्याच वेळेला ते प्लॅन आखतात कि बाबा आज दिवसभरात. मला काय करायचं या वेळेत किती करायचं म-
हा हा आणि त्या पद्धतीने ते तो प्लॅन फॉलो करतात.
हो हो हो.
तस त्या पद्धतीने करणक नाही. खर म्हणजे जर केलं तर अपडेट राला पाहिजे हा. जा बाकी काय झालं आणखी..
काही नाही नि म्हनताय मग आता.
हा शनिवारी येणार आहे का.
शनिवारी यायचं आहे अ पण हेय अ. गावी ना ते जरा हे तर चालू आहे. खाती फोड खाती फोडून घ्यायचे आहेत. म्हणजे ते आत्याच्यां नावावर कमी लोन घ्यायचंय.
बर बर बर.
आजीचं नाव आहे ते कमी करून घ्यायचंय त्यासाठी जाव लागलं. ते मागच्या वेळेला गेलो होतो आम्ही पण त्या लोक अदालत मधून गेलो होतो.
बरं बरं बर.
पण ते काहीतरी सबमिट नाय झालं वगैरे असं ते वकील बोलतायत आता मग ते. काय असेल प्रकर त्याचा काय कारण एक मे महिन्याच्या लास्ट तारीखला गेलो होतो त्यानंतर कोर्ट बंद होत एक म एक महिना. हा मग ते लास्टच्या ह्याच्यातच आम्ही गेलो होतो.
हा हा मग बघायला पाहिजे काय. हो होतय की.
हा हा हा.